हॅलो, नमस्कार ताई.
नमस्कार बोला.
काय चाललं तुमचं?
काही नाही बाई चालला स्वयंपाक. तुमच स्वयंपाक म्हणजे आज काही स्वयंपाक नव्हता करायचा आम्हाला
हां.
बाहेरगावी गेलेलो होतो ना म्हणजे माहेरी. मग तिकडनचं जेवण वगैरे करून आलो. मग आम् माहेर मालेगाव तालुका आहे आमचा. हम्म, मग त्याच्यामुळे जेवण काही करायचं नव्हता आज तीकडणच जेवून आलो मग घरी पण मग मुलांच चालतं काहीतरी कर काहीतरी कर मग मुलांना आता चहा बिस्किट नाही तर पावा बिस्किट देऊन देते.
अच्छा,
असं तुमचा का बरं नाही झाला अजून का बरं एवढ्या लेट?
नाही. अजून लेट आमचा लेटच होतो खिचडी करायची आज आम्हाला म्हणून लेट केरु आम्ही स्वयंपाक हा.
हम्म पाऊस काहीच नाही बी आमच्याकडे पाऊसच नाहीये.
पाऊस नाही मग शतीमध्येध्ये काही टाकलं असेल का नाही अजून?
मग पेरणी झाली थोडा पाऊस आला त्याच्यावर पेरून दिलं.
हम्म हम्म
पावसावर पेरून गेलं पण मग आता पाहिजेल होता पाऊस यायला पण मग नाही हे ना.
हम्म हम् काही ह्या वर्षी पाऊस पण कमी सांगताय ना कमी आहे पाऊस.
ते म्हणता ना म्हणे दोंडाचा महिना असला का पाऊस कमीच पडतो. दोंडा फोंडा उडवतो म्हणे,
तस आहेे तो धोंडाार्याला कोंडा उडवून मग शेतकऱ्यांचा.
हम्म मेशर आम्ही काही नाही शेवगा लावलेलं आहे आम्ही.
हो का चांग परवडतं का शेवग्याच?
अ इथ आमच्या शेजऱ्या आहेत त्यांना म्हणजे चांगलं से ब हो त्या्यापेक्षा पण मा मी या वर्षी लावलेलं आहे.
हो का, नवीन अजून लहान बा तुमचा चांगलं राहत, हेच पिकं करण्यापेक्षा काहीतरी नवीन
हम्म हम्म, तुम्ही काय काय पीक केलेलं?
ी काही नाही ब डाळिंब बागे जे एक ऐकर
हम्म
पण मग काय त्याच बी काही खरं नाही, त्याच्यावर बी रोग येऊन लागलाय तेल्या
हा
तेल्या येऊन लागला, त्याचं खर नाही काही
खूप छान
हम्म असंय, आणि मग का पेरला आहे आणि बाजरी घरी खाण्यापुरती, एक मुलगा एक मुलगी.
हा का
हो
स्कूल ला जात अस
हो, स्कूल ला जाताना ते
हम्म, लहान आहे का मोटे?
लहान आहे, माझा मुलगा पाचवीला आहे, मुलगी दुस- दुसरी ला आहे.
हा का
हम्म, असंय. तुमचे
माझे मुलं मोठे आहेत, म्हणजे दोघी मुली पण मोठे आहेत माझे
हाहा
माझी एक मुलगी आता बी बी ए ला ऍडमिशन घेतलं तिने, एक मुलीनी बारावीला ऍडमिशन घेतलं. आणि मुलगा आणि आता दहावीला.
हा हा
मुलं मोठे- मोठे मुलं आहे मग तुमचे बरेच.
हा मोटे आहे मुलं माझी.
आ
ते उमेदा आभियानाचं काम तुम्ही पण करता का?
हो करते ना मी पण.
हम्म हम्, काय म्हणून काम करता?
मी काम पशुसखी म्हणून करते. पण पशुसखीच्या कामापेक्षा बाकीचेच काम जास्त असता, आपल्या मागे.
हम्म.
असं आहे ते, नाहीतसं लसीकरण वगैरे करते मी, ह
हो का?
हा लसीकरण वगैरे करते पण मग, तरी मग दुसरं पण काम असतंच ना.
हा हा.
चालू असतं मग, काही ना काही, काही ना काही.
हम हम हम. अभियानाचे बी आता किचकट होऊन गेले.
लईच अवघड झालेलाय ते काम आता.
आता प्रत्येक गटाचं सुद्धा तसं ऑलाईन कटअप भरायचंय म्हण.
हो. के वाय सी करा न असं करा, पहिले नव्हतं ओ ये असं पण आता लयच अवघड झालेलय.
पच अवघड होऊन गेलं.
कटफ कटफ भरनं तुमच्याकडे पण चालूय का?
मग सगळीकडेय ते. हम्म सगळीकडेच चालूय ते.
तुमचा भरला गेला का?
मग.
हा का?
लामचा.
हा हा. बाकी मग तब्येत पाणी काय म्हणता? हो बनवायचे आज.
हम्म हम्म.
चला म्हटलं खिचडी बनवायला वेळय तो पण ताईंना कॉल करून घेऊ म्हटलं काय चाललं काय नाइ? विचारून घेऊ.
हम्म हम्म हम्.
हम्म.
मुली नीइ का घरी खिचडी बनवायला?
नाई.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
नाशिक गेलं नाशिक गेलं.
का?
हम्म.
तुमची तर मज्जा असेल मुली काम आवरून घेत असतील.
मग मजा असते ना. तरी करावं लागतं बाई सर्व काही मुली नई आवरत. अम्.
गेल्यावर गावाला गेल्यावर गावाला गेल्यावर तर तुम्हाला तर कसं तरी होत असल म्हटलं.
हा मग आता सण करावं लागणारय ना गावाला गेले तर आवरावच लागेल. नाही घरी राहिली म आवरते मुलगी पण हम्. आता सद्या सर्वच काम माझ्या मागे. मग धूनं, भांडी, स्वयंपाक, झाड
हां हां. सगळच पावं लागतं.
आं.
तुम्ही निइ गेल्या का माहेरी? माहेरी नाही गेल्या म्हटलं?
गेली होती ना, आ म्हणजे आज रविवारीे ना हा आज आठ दिवसापूर्वी माहेरीच होते भावाचं लग्न होतं.
हो का सख्या भावाचं ल सख्खा भावाचं लग्नं होतं का? हम्म हम् हम्म.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
काय केव्हा? हो का? बरं होऊन गेलं ना मग.
हा बारा तारखेला होतं ना.
बारा तारखेला झालं.
हा..
हम्म आम्हाला काही बोलावलं नाही ना मग तुम्ही.
तुम्ही इतकं लांब येता नाहीयत..
तुमचं बोलवायचं काम होतं ना तरी..
हा का?
आम्ही येऊ अगर नाही येऊ..
जाऊदे आता भावाच्या लग्नाला नाही बोलावलं गेलं, पण आता मुलींच राहील का तेव्हा बोलवेल.. एक दोन वर्षाने
बरं बघू मग
हम..
मुलींच्या लग्नाला पण तुम्हाला आठवण पडणार का काय आमची
अं नाही पडणार आठवण आपलं कशाला पडणारे आठवण?
नाही पडणार ना..
नाही पडणार आठवण..
हम्म हम्म मग बरय बाई..
हम.. बाकी काय म्हणता मग तब्येतपाणी सगळ्यांच्या चांगल्या आहेत ना?
हो सर्वांची चांगली तुमच्या जेठानी बाईचं काय चाललं ओ
मजेत हाय हा... त्यांच्या आपल्यासारख्या कामाच इतका लोड नाही हं..
त्या घरीच राहता ना..
हो घरीच राहत्या..
हम्म हम्.. त्याच्यामुळे हे कामाचा एवढा लोड नसेल..
आं?
कामाचा काही लोड नसेल त्यांचा..
नाही इतकं आपल्यासारखा नाही राहत..
बरंय आहे म
ते घेत नाही जास्त लोड म्हणून राहत नाही..
हम्म.. ज्यांनी लोड घेतला का त्याच्या माग जास्तच लोड लागतो..
हा ते तर आहेच..
ज्यांनी नाही घेतला का त्यांचं काहीच नाही..
मंग?
असं राहत, आता आपण जास्त घेऊन घेतो ना..
हम्म. म्हणून मग आपल्या मागे जास्त काम असत.
हम्म.
पण चांगलंय कामच उलट चांगलंय.
हो ना?
मग.
मग काय नवरे बिचारे किती काम करते त्यांना बी थोडे फार पैसे आले म्हणजे बरं वाटतं.
हम्म. मिश्रां नवी मी काम नाही केलं तर बई लगेच हम मग त्यापेक्षा काम केलेलं बरं.
हम्म. केलं की त्यांना बी वाटत ना मग. पहा काम करत नाही हम्म.
ते सांगता आपल्याला आम्ही करतो काम तुम्ही काय काम करता?.
मग थोडं पण काम कमी झालं का लगेच
मीच केलं हे असं केलं तस केलं.
हम्म.
चालू असत मग.
मग.
आणि आपण काम केलं मग आपल्याला पण बोलत नाही ते.
नाही. क
तसं माझं तस नाहीय बुवा मी जास्त सा करू मी इतकं काम नाही करत.
हम्
होऊन जात माझं
पण म शरीरासाठी काम केलेलं चांगलं राहतं बाई.
हम्म.
सरा
चांगलं असतं शरीरासाठी काम केलेलं.
हो तेवढा शरीराचा व्यायाम होतो.
हम तेच ना,.
हम्म. मग शेतकरी म्हटलं म्हणजे काम चालूच राहत.
हम्म.
शेतकरी म्हटलं का कामच चालत.
तेच ना.
हम्म चालेल चला ताई मग
हो हो चालेल-चालेल.
हम